हॅलो
हा येतोय का आता आवाज हॅलो हा ताई येतोय का म्हटलं आवाज येतोय.
तुमचा आवाज येत नाही मला माझा येतोय का तुम्हाला?
मला येतोय मला अगदी स्पष्ट आणि छान आवाज येतोय तुम्हाला येतोय का?
हॅलो हॅलो एक मिनिट थांबा हा येतोय का आत्ता आवाज माझा
नाही तुमचा खूपच कमी येतोय आवाज
मला पण आधी सुरुवातीला खूप कमी आवाज आला. पण मी आता रेंज हा अ तुमचा हा येतोय मला बोला बरं
हा येतोय का?
हा हा हा बोला ना कुठल्या विषयावर बोलायचं आता
येतोय तसा बऱ्यापैकी येतोय म्हणजे
हो हो हो मी एकदम कोपऱ्यात आली आता
हा ना तुम्हाला रेंज नसते का?
मला व्यवस्थित येईल फुल रेंज आहे माझी इथं बहुतेक तिकडून प्रॉब्लेम आहे.
हा ना हा असेल कदाचित कारण मला टास्क दाखवत नाहीत ना म्हणून नसेल.
हो नाही नाही येताय येताय थोडासा थोडासा वेळ घेतो एक दोन सेकंद मग नंतर कॉल कनेक्ट होतो. त्यामुळे हो इकडे बसली ना मी आमच्या मागे ना हे चालू ये आता गणेशोत्सव आल ना तर ते ढोल ताशे त्यांची प्रॅक्टिस सुरू ये ना हा त्याचा काही त्रास नाही होतये ना त्या आवाजाचा
नाही नाही त्याचं आवाज नाही येतये.
अच्छा तुमच्याकडे चालू ये का ते
नाही नाही इकडे एवढं नसतं हे
शिरूरला
हा इकडे मोठे डीजे आणतात ना इकडे मोठे डीजे आणतात. त्याला गणपती विसर्जनला
हा शिरूरला बहुतेक बैलगाडा शहर ये तिथे जास्त हे ये ना
हा
आपले म्हणजे आमचे हे असतात ना नातेवाईक तिकडे आहेत ना मग ते त्याच्याकडे जास्त हे करतात बोलता बर बर बर काय म्हणता बाकी पाऊस आहे का नाही? पाऊस आहे का नाही म्हटलं.
नाही अजिबात नाही.
आमच्याकडं पडतो थोडा थोडा. म्हणजे श्रावण हे असतात ना श्रावण सरी हम्म. मध्येच तसं पडतं.
इथे परवा पडला तेवढाच बुधवारी त्यानंतर नंतर नाही पडलाय पाऊस.
नाही आमच्याकडे पडतोय बऱ्यापैकी पडतोय ओला होण्या इतका पडतो. आणि रात्री थोडस पडतो पण बाकी
आता हे होईल ना तेवढं.
हो भरले की आमचे धरण स अठ्याहत्तर टक्के भरले.
हा ना हा हा हा.
अगदी लोड शे काय म्हणतात त्या लोडशेडिंग आणि पाणी कपात दोघ चालू होते आमच्याकडे पण आता तो पाऊस झाला ना तर खूप आता आत सतर टक्के भरलं तुमच्याकडे पाणी टंचाई वगैरे आहे का नाही?
हा असतात उन्हाळ्यात होत हे एक दिवस आड किंवा असं चालू होतं मध्ये नंतर मग परत रेग्युलर चालू झालं. ते आहे आणि गुरुवारच येत नाही शक तो पाणी म्हणजे गुरुवार ठरलेला आहे त्यांचा त्यांच मेंटेनन्स करायं असतं ना.
अच्छा हा हां हां इकडे पण गुरुवार नाही इकडे
सोडतात सण बिण काय असेल तर.
अच्छा बरोबर बरोबर. तिकडे काय मृदेसंधारण वगैरे असेय काय ते?
नाही तसं काय नाही पाणी कुठून येत काय माहि चिंचणीचं पाणी येतं चिंचणीच्या धरणाचं वाटतं आमच्याकडे.
हो का हम् तरी पण काय नाही. असं म्हणजे थोडीशी
तीज काही गुरुवारी जाते तर नाही तर अशी अशी लाईट नाही जात तशी गुरुवारी त्यांचं काही काम करायचं असेल करत नाही तर आम्ही राहातो ना त्या एरियात लाईट नाही जात शक्यातो.
हो का? आमच्याकडे ऑलमोस्ट
नसेल तर अगोदरच सगतात ते, नाहीतर त ती लाईत नाही जात अगदीच काय अचानक गेली तर.
नाही, आता सध्या हा पाऊस झाला ना आमच्याकडे कंटिन्युअस लाईट जाते. कारण त्यांना सूचनाय वाटत. कि परत जर पाणी साचलं तर कोणाला करंट वगैरे लागू नये म्हणून. तर ते दुरुस्तीचे काम रोज चालू आहेत त्याच्यामुळे आमच्याकडे रोज लाईट जाते.
हम्म हम् नाही नाही तशी नाही लाईट जात एवढं पाऊसच नाही इथे त्यामुळे एवढे लायटीचा अजून प्रॉब्लेम नाही आलाय. अशी उन्हाळ्यात फक्त लोडबीड आला तरच डीपीचा वगैरे काय प्रॉबलेम आला तरच
हम चांगलंय ना मग सुख के तुम्ह
हा ना, नाही एरिया कसा मेन एरिया पडतो ना शेवटी अस
हा तेच तेच तेच तेच.
शाळा, कोर्ट वगैरे सगळ जवळ आहे ना हॉस्पिटल मोठी मोठी. ते अशी
हाचांगलाच म्हणजे हे दिसतोय
हा, एरिया इकडचा जरा थोडा हाय स्टँडर्ड हे असा त्यामुळे नाही हे करत आणि नगरसेवक वगैरे चांगलेत त्यामुळे काम होत
हम्म, व्ही. आय. पी. एरिया म्हणता येईल का?
हा बऱ्यापैकी तस
कारण हॉस्पिटल्स आहेत, कोर्ट हे
हा, हा ना मेन स्कूल आहेत ना विद्या धाम वगैरे मोठं नाव आहे विद्याधामचं तर
हो का
हो विद्याधाम प्रशाला, हो पुण्यातल मोठं नाव आहे तस म्हणजे पुण्यात. भरपूर बक्षीस आणि असतात त्यांची
हो का?
हो, नाही नाही मराठी शाळाच आहे, मराठीत म्हणजे हायस्कु स्कुलच आहे पाचवी पासूनच, पण आहे नावाजलेलं आहे तस म्हणजे पुणे जिल्ह्याच्या स्पर्धा वगैरे काय असतील ना ह्याच्या तर ह्या विद्याधामला होतात. बऱ्याशे पण त्यांचा हॉल वगैरे खूप मोठा आहे थेटर
हो ना, आप आमच्या वेळेस पण हम्म हा हा म ते हो विद्याधाम ना, विद्याधाम प्रशाला बघाव लागेल एखाद दिवशी.
हा विद्याधाम प्रशाला बरोबर.
हम्म, आणि मग ते सिंधुताई सपकाळांच हे कोणतं होतं?
अ ते पण त्यांची पण शाळा आहे ना शाळा म्हणजे आश्रम आहे नाही इथे म्हणजे जरा थोडा लांब ये तो असा गा पूर्ण सिटीमध्ये येत नाही ते गाव आहे थोड. मी गेले नाही पण बोर्ड दिसतो जाता येत अस. कारेगाव साईडला म्हणजे रांजणगाव रस् साईडला जाताना, तो बोर्ड दिसतो तिकडे रोडला.
अच्छा. रांजणगावला वगैरे आम्ही जातो. ते इकडे जेजुरीला जाताना लागत बघा, तेव्हा तेव्हा लाग
तिथे पण आहे का माईंनचे आश्रम, मग इथे आश्रम आहे तो छोटा आहे इथे.
हं हं हा. नाही ते नाही, तेवढं एकच आहे ना आपला तिकडे, त्याच्यामुळ
राहायला कुठे तू तर एक देहूच्या तिकडे आसपास कुठे आळंदीच्या आसपास
नाही व्हय ते नाही माहिती मला.
हा ना, पुण्यात पण आहे प्रॉपर पुण्यात पण आहे कुठेतरी पण मला पण नाही माहिती. पण इथे आहे जवळ ते माहिती आहे म्हणजे मी त्या दिवशी विचारलं होत हे. कपडे मॅडमने विषय काढला होता ना की कपड्यांचा वगैरे कुठे दान करायच का? म मी ह्यांना विचारलं चौकशी ते हे करतात म्हणून तिथे ते म्हणाले ते जुने कपडे वगैरे घेत नाहीत माईंच्या आश्रम मध्ये.
हो का.
हा त्यांना नवीन लागत.
हो हो हो.
ते म्हणाले पुण्यात कुठेतरी आहे कुठेतरी व व काहीतरी म्हणाले वडे वडगाव की काय काय ते म्हणाले बाई तिकडे कुठेतरी काही तरी म्हणाले. म्हटलं मग काय पुण्यातलं त मलाये तशी काही माहिती नाही म म्हणत ते नेऊन दिलात तर तिथे घेतात. असा म्हणाले. म्हटलं एवढा लांब कुठे जाणार किती अंतर आहे म्हटलं.
हो नाही ते भरपूर आहे. भरपूर काय काय आपल्याला माहिती व्हायला थोडासा उशीर होतो. हाय की नाही तोपर्यत आणि आज आता म्हणजे त्यांचं माईन विषय खूप ऐकलं होतं. त प्रत्यक्ष भेट नाही झाली. अचानकच हे की नाही
हा अचानकच गेल्या होत्या. त्यांच म्हणजे आता वय
हम्म हम्म, तेच ना बाकी?
बाकी ठीक हा झालेत. भांडी घासायचेत पण बाकी आवरलंय सगळं.
माझं झालं बाबा भांडी घासून नुकतीच बसली. तुमचा कॉल आला म्हटलं चला सकाळी पण असतो वेळ
कॉल केलो ते एका सांगलीच्या मॅडमने लावले ते म्हणाले मी या कार्य ॲप डिलीट केलं म्हणाले माझ्या बिझनेस मुळे मला वेळ नाही मिळत म्हणाल्या.
हम्म हम्म हम्म हम्म,
त्यामुळे मग म्हटलं हे करावं.
नाही मला माझं काय मी कसं केलं माहिती आहे का? मला जेव्हा म्हणजे ते नंबर घेतले. आणि आधी जसा वेळ मिळाला ना, दिवसभर त्या एका दिवसात होऊन जातं ते. साधारण कोणी कोणी असतंच अवेलेबल तर मग कोणी केलं ना, त मी पटकन ऍक्सेप्ट करून बोलून घेते. कारण सगळ्यांनाच एवढा मोठ्या मुश्किलीने एक टास्क मिळतो ना,
हा ना, मग तेच मी आधी विचार करते. उशीर झालाय कोणाला करू की नको फोन. म्हटलं परत नावं वाचली वाचली वाचली आणि फिल्ट तर करून म्हटलं कोण बरं वाटतंय असं नावावरूनच अंदाज लावला आणि हे केलं.
ती का बऱ्याचशा बायका दिवसभर कामाच्या गडबडीत असतात ना, मग रात्री नऊ आठ नंतर मग बऱ्यापैकी फ्री होतात. आणि तसही आता झोपायची ची वेळ सगळ्यांचीच ऑलमोस्ट अकरा न अकरापर्यत जाग्या असतात. मुलांचा अभ्यास म्हणा किंवा काय असतो. त्यामुळे तेवढ्या वेळात करू शकतो आपण हाय की नाही.
हा तुम्ही ते फुलं शिकायचा त घेतला आहेत का कोर्स मी घेणार का शिकणार आहेत का?
हो शिकणार आहे मी. पण त्या दिवशी ना मला थोडसं काम आहे. मग दोन दिवस आहे ना, मग त्या दोन दुसऱ्या दिवशी कव्हर करता येईल बहुतेक मॅडम ज हे करतील त, तुम्ही करणार आहे का?
हा मी पैसे वगैरे भरलेत हे तेच मी म्हटलं ओळख झाली त म्हणजे आणि ऑनलाईन बघू बघता येईल आपलं असं हे झालं तर ह
मग मटेरियल वगैरे कसं मिशो वगून मिशो वरून वगैरे मागवायचं का?
हा ते ते मॅडम कडनं पण आहे आणि इकडे पण आहे आमच्याकडे
हॅलो, हॅलो, आय थिंक द कॉल ह्याज बीन कट. हॅलो हां ऐकू येतोय. हॅलो हॅलो, हॅलो, हा बोला ना, हॅलो हॅलो हा येतोय का आवाज, हॅलो हां ब हॅलो नऊ बावन ना, हॅलो हा येतोय का आवाज म्हंटलं. हॅलो हॅलो हा मॅडम बोला ना, हॅलो येतो आहे का? हॅलो